हॅलो अगं मला का नाही. अ पावभाजीची रेसिपी सांगतेस काय तू ते पावभाजी चांगली लागते तुझ्या हात.. म्हण म्हंटलं ती रेसिपी जरा पाहिजे होती पावभाजीची.
बर बर बर एकच मिनिट अं थांबा.
हॅलो हा हा झटपट होणारी पावभाजी सांगते मी तुला.
झटपट होऊ दे पण एक पाच सहा जणांना पुरल असे तेवढ्या प्रमाणान सांग. हा बोला
हम्.
म्हणजे जरा पोटभर खायला येईल नाही असं पाहिजे ब प्रमाण.
हम्म हम्म चालते चालते. हम् अ पहिला.. पहिला हे घ्यायचं.
काय घ्यायचं?
टोमॅटो.
टोमॅटो, हा किती घ्यायचं टोमॅटो?
अं.. पहिला टॉमॅटो एक आठ घे टॉमॅटो सात -आठ.
आठ जास्त आंबट होणार नाही.
नाही नाही होत आपले रेग्युलर टॉमॅट घ्यायचे.
आणि मग मोठं घ्यायचं काय?, असं बारकं घ्यायचं.
मीडियम मधले मीडियम मधले आठ घेतलीस तरी बास होतय.
लई पिकलेलं पाहिजे का कच्च असं घ्यायचं.
नाही जरा पिकलेलेच पाहिजेत.
पिकलेलं काय हा, काय घ्यायचंय बटाटा चारच.
हा हा चारच बास होते... त्याचेमधला अर्धा फ्लॉवर.
किती, किती किती.
मोठा फ्लॉवर असतो ना त्यातला एक अर्धा.
अर्धा फ्लॉवर फ्लॉवर मधला अर्धा हा
ह मटर अ
हम्म
पाऊ केजी पाव के जी मटर घ्यायचं.
तस न वं मग ते मटर का नाही आपलं भिजू जेवलेलं आपण भिजवायच वाटण ना काय आणयच फ्रोजन वालं
फ्रोझन घेतलेले बरबरत त्यान जरा स्वीटनेस येते. भाजीला आणि चांगली पण येतात टेक् तेच आंबट गोड तिखट म्हणूनच ते घ्यायचं.
तास झनझणीत पण पाहिजे.
हा तेच तेच ते.. तेकी बर, शिमला मिरची दोन घालायच्या.
दोनच.
हा दोन घालायचे
हा दोन डबू मिरची हा हां
हा पाव किती मोठ्या मोठ्या दोनाला हम्लर म आणि आले लसूण जरा मिक्स अलं ल
नाही ढोबळी मिरचीचें झाल्यावर काय घ्यायचं म्हणलं
मिरची मिरची साधी मिरची तिखट
आपली हिरवी म्हणाची.
हा हिरवी मिरची आलं आणि लसूण ही पेस्ट करायची. चार मिरच्या घ्यायच्या त्या चार तिकट हा तिकट घेतली. चार एक एक इंच एक इंच आलं आणि लसूण आहे काग दहा बारा पाक्
किती दा बारा पाकळ्या बसू ते
भासतात सगळ मिक्सर ला हा आणि हा करायचं कसं स्टार्टिंग बट म्हणजे बटाटे पण साल काढून चिरायचे टॉमॅटो पण मोठ मोठे चिरायचे
हा म्हणजे आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करायच्या सगळ्या बटाट्याच्या आणि टोमॅटोच्या
हा कांदे चार घ्यायचं बारीक चिरायचं खर कांदा
एकदम बारीक
बारीक आणि फक्त जिऱ्याची फोडणी तमालपत्री घालायच तेलात जिरा आणि तमालपत्री हा तेवढंच घालायचं आणि कांदा टॉमॅटो घालून परतून घ्यायचाय टॉमॅटो पण मोठाच ठेवायचा नंतर बटाटा फ्लॉवर हे मिरची आले लसूण पेज सगळंच घालायचं आणि शेवटी मटर घालाय
लायचं ते
कुकर ला उकरला घाला
म्हणजे आपण आता ते जिराच तमालपत्राच फोडणी देतोय नाही. त्याच्यात जे बटाट्या ते घालतोय ते कडाईत घालायचं का
नाही नाही कच्च सगळंच कुकरला कच्चच सगळं घालायचंय.
म्हणजे कच्च म्हणजे ती फोडणी देणार का नाही जिरायाचे तमालपत्राची
हा त्यात घालाय.
कुकरात पहिला तेल घालूनच जरा त्यात पहिला फोडणी द्यायची आहे
हा त्यातच सगळ घालायचं हे सगळं जिर कापत्र आणि का कडा टोमॅटो सगळ त्यातच घालायच सगळं त्यात घालायचं
हा हा हा हा हा म कुकर म करमध्येध्ये किती वेळ ते हे करायचं हलवायचं
नाही नाही हलवायच नाही नुसत जरा अ सगळं मिक्स करायचं वाटाने शेवटी घालायचे मिक्स करायचं आणि अर्धा कुक ककर यायला पाहिजे. म्हणजे जे
ते सगळं कर नाही अ पदार्थ घालतोय की नाही. आता हे सगळं
सगळ्या भाज्या घातल्यात ना तेवढंच पाणी घालायचं
म्हणजे त्याच्या बरोबर दुप्पट पाने
हा दुप्पट नाही म्हणजे ते सगळं पाण्यात भिजायला पाहिजे
पाण्यात बुडपर्यंत आपण ते पाणी घालायला पाहिजे त्याला
अच्छ हा जास्तिकट अ चार चमचे होय होय लाल तिखट पण चार चम होय कुकरमध्येध्ये झालायच
हा हा हा हां
म्हणजे तिकट तुमचं जास्त असेल तर कमी तुम्हाला कसं पाहिजे तसं
म्हणजे लई स्पायसी पाहिज असलं तर जास्त तिकड घालायच
हा आणि पावभाजीचा मसाला आहे ना एक पॅकेट कुठला र आहे तुम्ही टिपा म्हणजे एवेस घेणार की बादशा मी वापरत पावभाजी मसाला वापरते
अच्छा अच्छ काय ते चांग लाग
हम्म त्याच चांगलं असत तेयला जरा गरम मसाला घालायचा
गरम मसाला म्हणजे आपला साधा ण रेग्युलर वापरतेच म्हणजे गरम मसाल्याच्याऐवजी धन जिरं पण चाल असं काय नाही कि आपल्याला गरम मसाला दोन्ही पैकी एक खरं दोन्ही नाही घालायचं दोन्ही घातलं तर ये होणार आहेय ना पर्ण
म्हणजे मसाला मसाला वाटतैकी घालायचं आणि कुकरला द्यायच्या दोन दोन तीन शिटी द्यायच्या हा दोन तीन शिटी बा सगळं शिजतय कारण बटाट्याच आपण कवर काढलेलं असत फ्लाॉवर पण ध आणि वटाणे पण मटर ते लगेच शिजतात मग नंतर ह काढायचं आणि लगेच सगळं स्नान करायचं
सगळं काय करायचं
स्मॅश करायचं स्मॅशर ना
म्हणजे असं बारीक एकदम एकदम त्याच रगडा केल्यासारखं रगडा केल्यासारखं करायचं हा हा हा हा हा
आणि अ अर्धा भाजीचा मसाला उरलेला असत ना आपल्या पाकीिट
म्हणजे ते पावभाजीचा मसाला
हा आपण एक पाच रुपयाच किंवा दहा रुपयच पॅकेट घेतलाय सा
हा.
एक पॅकेट असतय ना दहा रुपच त्यातल अर्धा पास ला घातलेलं आहे मगाशीच आपण म्हणजे शिजवताना हा आणि आता काढल्यावर आ
मग ते काढल्यावर आपण ते स्मॅश केल्यावर त्यच्यात पण मसाला घालायचा आणि
घालायच घालायचा कारण त्या भाजीला हा वरच्या स्मेल ला येतोय
चांगल लागतय काय हा हा हा
तो मसाला आणि घरा वर राहतोय असा तरंगत आणि झाल्यावर आ
हा.
हे सगळं शिजवत ठेवायचं ते तसच आणि ो छोट्याश्या भांड्यात किंवा छोटी ती कडई आपली असते त्यात जरास तेल घ्यायच आणि लाल तिखट एक चमचा आणि
आणि त्यात लाल तिकखट घालायचं म लई तिखट होणार नाही भाजी
मग तिकड तिकड पाहिजे म्हटली तर तिकड घालायचं
नाही नाही तरी पण म्हणजे लईच तिखट हुणार
नाही नाही फक्त हा कलरला येतोय हे शेवटच आणि त ती भाजी शिजलेली अस काय वाटत नाही का
नाही काय हा
हा त रंग आणि कलर येतोय फ
तरंगायसाठी असं कलर साठी आपल्याला लालसर दिसायला पाहिजे थोडक्यात
जरा तूप पण घातलं तरी चालतय किंवा आपण काय आपण बटर अमूल बटर आपल्याला रेगुलरच लोणी जरी घातलं तरी चालतय
मग त्याच्यात काय करायचं
त्या लाल तिखट त्या गरम तेलात किणी जरा असं लाल तिखट घालायचं आणि ते ओतायचं त्यात लगेच
त्यातच म्हणजे ते व क कडईत तापून त्यात वतायचं काय?
लगेच ओतायच हा जरास पाणी घाला म्हणजे लगेच तरंग आणि तवंग यायला सुरु होतोय
हा म्हणजे ते बाजीतच वतायचं काय डायरेक्ट भाजीत वतल की मग ते त्याला रंग येतय
हा. आणि कलर पण छान येतोय त्याला आणि टेस्ट पण येत्या जणजणीत
हॅलो.
आणि मीठ नुसार हॅलो.
नाही म मी मीठ शेवटीलाच घालायचं काय त्यात?
नाही नाही आधी एकदा घातलं की आपण भाज्या शिजवताना एक चमचाभर घातलेलं असत हा आणि आता टेस्ट बघून हा टेस्ट बघून घालायच आणि परत
आपल्याला म्हणजे कसं वाटतंय त्याच्यावर म बघून घालायचं काय ते मीठ असं हा मग ते परत शिजवत ठेवायचं का भाजी परत
दहा पंधरा मिनिटं
अजून मग त्याला रटरटल मग जर घट्ट वाटली तर काय करायचं म
जरा जरा पाणी घालायचं गारज पाणी घातलं तरी चाल
गार पाणी चालतय काय गरम घातलं तर आणि जरा टेस्ट येईल की मग जरा
गरम खाण्यापेक्षा गाय मग कसं होतंय त्याला आणि ज उकळवायला वेळ मिळतो ना सिधा
हा हा हां म्हणजे ते रटरटणार एकदम शिजणार चांगलं आणि जरा हम्म हम्म हम्म हम् मग ते एकदम म्हणजे असं. त्याच्यात मग परत आपण ना बटर घातलं तर
चालतय की तेच शेवटी घालायचं सगळ्यात.
तेच की आपल्याला जर पाहिजे असल आणि जरा तर मग
का घालायचं कारण बटर मध्ये मीठ जास्त.
हा बटर मध्ये मीठ असतय नी ऑलरेडी त्यात म ते ज म्हणजे वर्ण कलर काय घालायला लागत नाही भाजीला हाय अस नॅचरल कलर येतोय
हा नॅचरल कलर येतो बुक्या फुडीचा बुक्याचा हा आणि लगेच होत्या आ तासावरच सगळ होते.
झटपट आहे की उलट झटपट होऊन जात. ना होय बरं झालं कि बरे उलट करून बघतो आता मी ते पावभाजी उलट लगेच हा चालते कि लते लते ठीक आहे थँंक यू ह हां
हा हा हां
हॅलो हॅलो
हॅलो
हा ठेव काय म्हंटलं
ठीक आहे हा हा ठेव ठेव हा चालते